हॅलो.
हॅलो.
हा काय करतेस?
काय नाही बघ आता जॉब ड्युटी वरून आलो.
कुठं हॉस्पिटलमध्ये आहेस का तू कामला?
होय हॉस्पिटलमध्ये आहे बघ. चहा वगैरे झाला?
हो झाला की तुझा?
हा आलोय बघ आता घेणार चहा वगैरे.
ह.
हम्म!
आणि काय करतेस?
काय नाही बघ जॉबचे घर घर ते जॉब.
मग जास्त हे असते काय हॉस्प हॉस्पिटलमध्ये?
ह तसा असतोय लोड एक एकदा. होय भर असतात की भरपूर होय.
ह भीती वाटत नाही तुला?
नाही सवय झाल्या पहिला पहिल्यांदा भी वाटत होते आता काय वाटत नाही आता हे सवय.
क्षण ते सलाईन ते लावताना भीती वाटत नाही?
नाही ग सवय झाली आता.
हा हा.
हम्म.
ह. आणि काय मग मम्मी पप्पा बरे आहेत का?
हम्. आहेत की बरी. बाळ वगैरे कस आहे? होय आहे की
बाळा आहे की बर आहे ती पण झोपली आत्ता उठली.
हा हा हा हा.
हम्म! पावसात चला म्हण त्यासारखं. घरातले आहेत बरे.
हम्म पाऊस एक याय लागलाय मगाच्यान थांबलेला आतावा आणि परत. चालू झालंय मग.
होय जेवढा आता थांबल
होय.
हम्म! जेवण कोण बनवते? माझी स्टडी चांगली चालू आहे.
जेवण वय जेवण आता करायचं की मी करतोय मम्मी येऊपर्यंत सगळं
हा-हा
होय स्वयंपाक येतोय मला
हम्म-हम्म काय-काय बनवतेस.
सगळं येतय व्हेज, नॉनव्हेज सगळं येतय मला
हो आणि पुरण पोळ्या
पुरणपोळ्या पण येतात.
चांगलंय कि सगळंच येत जॉब करत जेवाण पण करू शकतेस की
होय
आणि काय मग
काय नाही बघ निवांत
हम्म दिदीकड तेन जातेस काय नाही सुट्टीला
होय जातोय ऑफ असला की जाऊन येतोय कधी तर
हा-हा
हम्म
चालते बर एक मिनिट थांब
हा-हा.